हा आवाज ब्रेक का होतय
अ कट झाला बहुतेक फोन होय ना
हा माझ्याकडून तर मला आवाजच येत नव्हता मी म्हंटल
हा हा हा नाही नाही नाही असुदे रेंज प्रॉब्लेम मुळे झाला असल
हा हा रेंज प्रॉब्लेम मुळे झाला अस
हा जेवण काय भाकरी शेपूची भाजी भात त आमटी
होय मी पण मसाला भात केलेला भाकरी केलेल्या आणि सांडगेच
हा हा हा हा हा बाकी गेलेला नाही कुठे फिरायला पाऊस आता नाहीे आता थांबलाय थोडा
हा हा
हम्म फिरायला गेला होता का नाही कुठं
नाही आता पालखीला गेलेलो लोणंद ला पालखीला गेल दर्शन घ्यायला
अरे वा वा वा पंढरपूरच्या विठ्ठल
हा माऊलींच ज्ञानेश्वर माऊली
हा
हम्म
हा हा हा माझी पण खूप इच्छा आहे ओ पंढरपूरला जायची हो
हम हा
पण आता कसं गर्दी असतं त्यामुळं थोडं गर्दी झाल्यानंतर जावू या म्हणतोय दरवर्षी आम्ही मे मध्ये जाऊन येतो य म्हणजे कसं माझ्या माहेरी सगळे माळकरीच आहेत ना त्यामुळं जाऊन येते मी दरवर्षी मग यावेेळी गर्दीमुळ जायला मिळालं नाही. मग आता आषाढी वारी झाली ना मग जाऊन यायचं म्हणते
हो या ना जाऊन खूप म्हणजे वेगळाच एक अनुभव वेगळाच आहे पालखीत दर्शनाचा ला गेल्यानंतर पंढरपूर ला
आहो तिकडं पंढरपूरला गेलं ना नको वाटत बघा काही संसार नको
होय
काय नको उगंच
नको हो तेच की किती लोक जातात आहो एकवीस दिवसाची पण करत्यात
इकडचं कोण जातय का वारीला
माझी आत्या जाते इचलकरंजीतून हा हा.
होय ते तिकडून कुठली तुकाराम महाराजांची असल म
हो हो तुकाराम महाराज
हम्म.
आत्या जाते आणि बाकी काय म घरचे भाऊ ना वे भाऊला कसाय कामातून वेळ मिळत नाइ म्हणून तो एसटीने जातो वारी दिवशी म ते कसं वारी असल्यामुळे भेट देऊन यावं लागत ना.
हा हा.
हम्म म तो वारीच्या वेळी जातोय. म बाकी कसं आमचं बिझनेस हाय ना त्यामुळं नाइ भेटत म्हणजे कारखानाय आमचा
बर बर बर बर.
त्या त्यामुळ भेटत नाइ कोणाला असं वारीला जाणं. म ज्यावेळीस आमच आपलं कापड पांढरे कापड नसतं का सुती कापड
हा हा हा हा.
हा ते आहे माहेरी त्यामुळ वेळ भेटत नाइ जास्त कुणाला म आम्ही गेलो तर असं ज्यावेळी पंढरपूरला गर्दी नसते त्यावेळी म आम्ही जातोय जातो एक दिवस राहून मग येतो परत.
होय.
होय हम्म हम्म हम्म.
नाही आम्ही पण खूप वर्ष झालं पंढरपूरला नाहीच गेलेलो. पण पालखीला असतोय भेटायला माळशिरस मध्ये भेटतो पालखिला.
हा हा हा हम्म हम्म तो आनंदच वेगळा.
खूप वेगळा खूप म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तो अनुभव असा अनुभव हाय तो.
होय आता माझला काय मागच्या वर्षी काय झालं माहितीये काय मी घरातून ऑफिसला निघत होते काय अ मग ऑ फिसमध्ये गेल्यानंतर ना माझ्या मनात अशी इच्छा झाली की बाबा पंढरपूरला जायचाय आणि खूप दिवस झालं पंढरपूरला गेली नाही अस मी स्वताः स्वताःच म्हणत होते आणि ऑफिस सुटल्यानंत तर मी घरी येत होतो आणि मला पालखी भेटली. मला तुम्हाला सांगते तिथ एवढा आनंद आ श्रू आलेले ना मी थांबले तिथं आणि आणि मेन पण कस झालं माझ्याकड ऑनलाईन पैसे होते मला मी मी त्यांना देऊ पण शकत नव्हते. आणि ती सगळी वयस्कर होती त्यामुळे त्यांच्याकडं गुगल पे फोन पे वगरे काहीच नव्हतं. म माझ्या पाकिटमध्ये फक्त वीस रुपये कॅश होते म वीस वीसच रुपयेच दिले काय करणार.
काय करणार हो नाइ ती भेटली ते बघा ना ते
तरी हा हा आणि परवा पण परवा पण असंच झालं की असं मनात येत होत की बाबा पालखी भेटावी पालखी भेटावी. भेटली पालखी मला.
हाय का,, बरोबर, म्हणजे आहे. मनापासून इच्छा व्यक्त केली का ती पूर्ण होते.
होते, होते, होय.
तेवढं सत्व आहे पंढरपूरचं, तेवढं आहे सत्व.
हा तेच की, तिथे गेल्यावरती, की वेगळंच हे वाटतंय. मनाला फिलिंग वेगळीच एत्या, तिकडे गेले की. हम्म,, होय. येऊ वाटत नाही, होय. ह बाकी काय म्हणताय मग, कोल्हापूरला वगैरे येते का नाही कधी?
हा, आलेलो गेल्या वर्षी, पावसाळ्यातच आलेलो.
हा, हा, महालक्ष्मी, रंकाळा वगैरे.
रंकाळ कुठेयाला हो, मी बऱ्याच ठिकाणी, आता मी ऐकते, कॉलिंग माझं चाल झालंय ना, ते रऽ ळ्या विषय ऐकते, काय त्याचं म्हणजे महत्त्व काय?
अ, रंकामध्येध्ये कस आय माहितीय काय,, आता तिथं लाईट शो वगैरे केलाय. प्लस म्हणजे, फिरणं वगैरे छान आहे तिकडं, असंऽ एक अ निसर्ग सौंदर्याचं आ, हे एक भारी वाटतेय. तुम्ही नाही बघितला?
होय का, नाही मी पहिल्यांदाच ऐकते. मी म्हणते देवस्थानच वगैरे काही असं आहे का
नाही नाही देवस् ण वगैरे नाही असं फिरण्यासारखं आहे
म्हणजे पर्यटन स्थळ आहे का
पर्यटन स्थळ आहे हो असं खूप मला वाटत खूप असं मोठा एरिया आहे तिथं असं पाणी तलाव आहे त्याला खूप मोठ हा आणि पहिला कस ते जुन्या काळामध्ये होत जुन्या का आता कसं, आता तिथ डेव्हलपमेंट खूप झालेय. तिथे आला ना तुम्ही जाणार पण नाही असं भारी वाटते आम्ही कोल्हापुरातच राहायला ून आ मही सारखंचातय रंगकाळाला हा म्हणजे आपण कस समुद समुद्रा हो आपण कस समुद्राकाठी बसो तो बघा निवांत तर छान वाटते
हा शांत वातावरण हा हा ह
शांत वाटते हो तिथे गेले की यूसच वाटत नाही आणि हा मोठा तलाव आहे
बर बर बर
तिथे लहान मुलांना असं खेळण्यासाठी पण बाग आहे प्लस अ आता आपलं कसं खाऊगल्ली वगैरे असतें बघा तसं आहे
बर बर हा म्हणजे पर्यशन स्थळच ब हो, आता कसं महालक्ष्मीला येतो आम्ही अ
हम्म! तिथून जवळच पडतय, हा.
हा, कसं आलो तर ज्योतिबा, महालक्ष्मी करून येतो.
एवढं हा मुंबई पुण्याचे लोक खास येतात, महालक्ष्मीला, आणि रंकाळा बघायला. आता मी टूअर्स, अँड ट्रॅव्हल्स, ऑफिसमध्ये आहे ना जॉबला माझ पार्ट टाइम जॉब आहे, मी दोन वाजता येते घरी दहा दोन ड्युटी असते, मग आमच कस कॉल बेस वच असतं ना काम, कि बा आम्हाला जस्ट डायलॉग आहे आमच, त्या जस्ट डायल वर आम्हाला कॉल येतो त की, आम्हाला इकडं जायचंय आहे, तिकडं जायचंय. मग आम्ही त्यांचे व्हॉट्सअप नंबर घेतो, आणि त्यांना सगळं पॅकेस आम्ही लिहून पाठवतोय.
मग ते लिहून पाठवल्यानंतर, ते अग्री असले तर आम्ही त्यांना सगळा प्लॅन करून देतोय. शक्यतो फिफ्टी पर्सेंट लोक मुंबई पुण्याची ना महालक्ष्मी, रंकाळा, ज्योतिबा, पन्हाळा, हेच पॅकेजेस मागत आणि आम्हाला कस झालं, आम्ही कोल्हापुरात असल्यामुळ ना आम्हाला ते काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. किंवा बाबा एवढ्या लांबची लोक बघायला यत्यात. असं वाटतय, हा.
नाही मी बरेच तण आता कसं, कॉलिंग माझं सुरू झाल्यापासून मी बघते, रं काळविषयी बऱ्याच जनीनी सांगितलं पण मला काही माहित नव्हतं अजून, मी म्हणते असं देवस्थान वगैरेच आहे तिथं.
म्हणजे तुम्ही कोणत्या साईडला राहायला?
आम्ही इकड सातारा, सातारा साईडला.
सातारा, ओके ओके, आपले साताऱ्यातले पण कस्टमर भरपूर आहेत. आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे आपले जर्नी करणारे.
होय का? तुमची जर्नी कुठे कुठे असते? आउट ऑफ कंट्री
हां, इंटरनॅशनल डोमेस्टिक इंटरनॅशनल दोन्ही असतं, म्हणजे चारधाम, अमरनाथ. कश्मीर, शिमला मनाली, दलहौसी अमरनाथ वगैरे सगळं, आता जस्ट आपली अमरनाथ ट्रिप झाली.
हा हा हा.
आता आपलं नोव्हेंबर मधलं प्लॅन आहे, म्हणजे दिवाळी नंतर मुलांना सुट्टी असते. ना, आणि जी शिक्षक असतात, त्यांना पण दिवाळी सुट्टी असते.
मग दिवाळीतला प्लॅन आता सगळा, जगन्नाथपुरी, हो. परत, आपलं हे काशी नेपाळ स्पेशल नेपाळ, मुक्तीिनाथ वगैरे
होय, नेपाळ आता मला सांगा अमरनाथ आप जर ट्रिप करायची म्हटले तर काय मीन किती खर्च येतो साधारण?
अ पर पर्सन अठरा हजार पाचशे पॅकेज आहे. अ नॉन ए. सी, हम नॉन ए. सी. आणि जर तुम्हाला ए सी करायचं असेल ना तर अ एसीचे चार्जेस एक्स्ट्रा लागतात म्हणजे तुम्हाला सगळंच हॉटेल, ट्रेन परत अ व्हेहिकल तिथलं सगळं जर एसी असेल तर दहा हजार रुपये एक्स्ट्रा
एक्स्ट्रा लागतयत का
असं हो आता तो सीझन आता ती ट्रिप पूर्ण झाली आता तो सीझन ऑफ झाला अमरनाथचा कारण जुलै, जून एंड पासून जुलै दहा तारखेपर्यंत ना जे आपलं शिवलिंग अस त महादेवाच ते वितळ आता म्हणजे जूनला स्टार्ट होते ते जूनला ते सहा फूट असतय आणि मग हळू, हळू, हळू जूनच्या बारा तेरा तारखे पर्यंत ते दीड फुटापर्यंत येते मग ते बघण्यासारखं अस म्हणजे बर्फाच शिवलिंग मोठं बघायला
बर हो, हो, हो हा ते फोटोत बघितलं हा, हा, हां बघितलं ना फोट फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले ते
हम्म आता आमच्या ग्रुपचे तर सत्तर मेंबर्स होते अ ती बघा तेरा दिवस तेरा चौदा दिवस म्हणजे कस असतय कस्टमर ची चॉईस असते आता जर समजा तुम्ही फक्त अमरनाथ करणार असाल तर तुम्ही आठ दिवसामध्ये परत येता जर तुम्ही अमरनाथ वैष्णवदेवी करणार असाल तर तुम्ही दहा दिवसामध्ये परत येता आणि तुम्हाला अमरनाथ वैष्णोदेवी, दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन वगैरे जर करायच सल तर तुम्ही सोळा दिवसात परत येता असं आहे चॉईस ऑफ तुमची असते
हम्, हम् आणि हे सगळं करायचं म्हटलं तरी अठरा पाचशे मध्ये होतय सगळं
होत पण नॉन एसी होत नॉन एसी तुम्हाला गाडी पण साधी भेटणार नॉन एसी प्लस तिथलं हॉटेल, हॉटेल काय शक्यतो तिथं टेंटच असतात फक्त जम्मू मध्ये एक रूम घ्यावी लागते बाकी मग टेंटमध्येच मुक्म असतो आणि जर समजा तुम्हाला टेंट मध्ये नको असेल जर तुम्ही कपल असाल तर तुम्हाला एक्सट्रा पेमेन्ट भरून